हो लावला विसवा न विसवा हा माझा
हो बरं झालं लागला
मी म्हटल लावून पहाव म्हटलं लागते का तर खरंच लागला
कोणालाच लागत नाही राहि नाही म मम्मीला आहे ना मी मम्मीच्या हेच्यावर मला लावून पाहत आहे तर लागतच नाहीये
नाही का हो ना अस का होऊन राहील बाई तू लागला मका झाले माझी वीस
हो हा
फोन वर तर ते सर म्ह ताई ते एकशे ऐशी मिनिटं कंप्लीट झाले म्हणे तुमचे तुम्हाला जेवढे फोनं आलेत ना त्याच्यात तुम्ही करून टाकले ते एकशे ऐंशी मिनिटं
हो का
हा आणि तू कसं तू कोणालाच बोलेली नाही आहे
नाही
तर तुझे ते एकशे ऐशी मिनटं व्हायचीच आहेत सध्या पण तरी बाकीच्यान्ला नाही हा बाकीच्यांचे झालेली आहे माझे ही नाही झाले मी नाही बोलली एवढं कोणाला
हा हा
हे खूप बोलले बाकीचे नुसतं त्याच्याच मागे होते ना हे
हो बाप्पा किती बापा पागल झालेत ते सगळेजणं पूजा मामी बी पूजा मामीची किती झालेत जी
अर्धे तास फ्री चे म्हणजे ते काहीतरी झालं होत ना एरर आला होता म्हणून मग मी ते जास्त बोलल्याच नाही गेलं
हो ना आता वीस झाल्यावर अजून येतात का मग दहा वीस झाल्यावर अजून दहा येता
पाच येतात, आता मग अजून पाच येतात तीस
हो, पण आता लागले पाहिजे.
हा लावून बघ नाही. तर सांग तस मला मी मग सरांना विचारते.
हम्म. रेखा ताई म्हणते माझे तर वीसंच झाले होते म्हणे ते मी सबमिट करून टाकले होते म्हणते ह
हो तसही चालत, तस करून टाकशील मग जर लागलेच नाही तर.
हो मग काय करू कोणाला लावू दुसरं.
हाम्
बऊ आ ते काय होते. झाला का स्वयंपा?
तर मसाला करूनच चालू आहे.
हो का कोण आलेला आहे. कोण आलं घरी आवाज येतो होता. तुम्ही.
कोणी नाही घर
हा ह. तो येणार होता ना मला वाटलं मीच जायला लागणार. हम
नाही, तो नाही येत. ते इथं बाहेर फिरत होता. त्याला म्हटलं नी तर त्याच्या इथं चालला का तर म्हणे, नाही म्हणे. फोन व बोलत होता, तो फिरत होता.
हम.
हम्म. हा वयब्रेट
ह राजूमामाचा फोन येव रायला अभ त्यांना लाग. उसमा राहिला फोन तुम्ही खुठून लावू आता.
त्याला म्हणा की मी किती तळसू राहील म्हणा लावायसाठी पण लागून द्या राहिला म्हणा असं बोलाय लागतं त्यांला
हा,
ते अमृता ताई ताई. क त्यांना परेशान केलं म्हणते, त्यांच्या इथं निकिता आलेली होती.
हा हा, हा हा निकीता आली. हा हा.
हा ती निकिता आली होती. छोट बाळ आहे, आधीच तर अ त्यांला एकत ते छोटच घर दोनच रुमा मग किती दगधग होत. ते त्यांलं त्यात ते मांजराही आहे आणि भांडेन हेन ते. काम पुरलं म्हणे आणि त्यात याचे फोन म्हणे कि. मला लावच नाही राहिली, लावच नाही राहिली. त्याला राग आला म्हणे, म्हटलं बाई हम्म.
जे,
हो काय मी त्यांना पैसे आले. विचारलंच नाही आले असतील मणा, हो काय म्हणते मग अजून
काही नाही बा आता जेऊ राहिले. थोड्या वेळा, नाही जेऊ थोडा. नाही का बाई म्हण बूकच नाही आता मी थोडस जवतु मला कसा दुख राहिला. हम्म आता मी प. हो ना आता मी उद्यापासून नाका तोडालाच बांधत जाते बाप्
हो बाई मी पण
हम्म आपण जातो तरच आपल्याला थंड थंड मस्त लागते
हो
नंतर त्रास होते चून खचा उद्या काय नत दोन पोरी येतात कि नाहीत
नाही त नाजला त्या तर उद्या लगेच जाताात वाटते त्या लवकर च आपल्या आध आल्या होत्या वाटते
हा आपल्या आध आला तर नात आपण आल तेव्हा त्या सायकल करत होत्या
हो
होा मग त्यांना मशीन केली ती ख
हम्म
ह
शूज घेेत का मग कधी घेत शूज
एकेत नातस चूज म वटर थांबाला शो
हा तस तो काही आपल्याला जबरदस्ती नाही करू राहिला जो तपर्यंत हे होते तोपर्यंत चालू द्या हम्म हम् एवढं का काम नाही पडत पण शूजच हा एवढं नाही काम पडत त काही हे नाही करत एवढ्या जबरदस्ती नाही करत
ह
हम्म
हो
तेच म्हटलं चांगली आता बॉडी वगैरे बॉडी नाही बनवायची आहे म्हणा आम्हाला
आम्हाला फक्त आमच ज हो आम्हाला मण आमच फक्त एक्स्ट्रा फॅटच कमी करायचं
हो नाही तर कशा का काय काय मुलींच्या बॉडे्या आस
ह बापा कसे दिसतात तस जरडच्या जरड आहे असेत नाही ती पोरगी पाहि बर एक मुलगी येते पाहि ती योगा मॅट देऊ
हो हो हो ती आहे व्यवस्थित हा तस पाहिजे हम्म
तू दादा करून घेते म्हट ना तिच्याकडून
हो करून घेते
हो
हम्म ह कशाचा अगाणी चालू झाले काय मचे
कुठ
आमच्या इकडे
हाव का
हो
काही अशी लग्न घेतण अ कर त्याच्या घरची सांज तची आहे काय मी तर परळी करची
जी आहे ना वाटते आता
र रहिवाारी रहिवाारी हो
मग मी म्हणत होती ना रविवारी काहीतरी ते का ते म्हणत होते एकोणवीस ला ठेवा म्ह ते हे करायचं सुपारी फोडायचा तर मग मम्मी मम्मी म्हणे आपलं म्हणे हे आहे म्हणे तिथं सांजी पण आहे म्हणे अण हम्म कस मग आपले अर्धे पाहुणे तिथं आपल्याला ते घ्यावंच लागणार आहे म्हणे पक्क जरी करायचं असलं तरी सगळ्याच पाहण्याला बोलवावं लागते ना म मग तेच ना मग काय माहित आता मम्मी म्हणते तेव्हाही बोलवा नंतर एंगेजमेंटले हो बोलवा.
हा नाही सॉरी एंगेजमेंटलाच हा.
ते हे काय एवढं काय हे थोडी हाय
तसय त्यांचं सगळ्यांचं कितीही काही म्हणणं झालं तरी शेवटी आपल्याच घरावर हाय ना नि
हा ते तर आहे. नाही तर काय करायचं माहिती का ज्या दिवशी एंगेजमेंट असते ना त्या दिवशी त्यांना सकाळीच बोलावायच दहा अकरा वाजता सुपारी फोडायची सुपारी हा सुपारी फोडण झालं की लगेच तसच पुरवडते हम्म. म्हणजे पाव्हणे सुपारी फोडायला निघायचा का नाही एंगेज हव का.
तर त्या तशाच म्हणत होत्या म्ममी तेच म्हणे ते म्हणे आमचे पण पाहुणे आहेत म्हणे दूर दूरून येतात म्हणे मग त्यांना पण डबल डबल बोलवायला नाही पुरत म्हणजे त्यांना पण यायला हे होते म्हणे म.
बरोबर आहे ना.
हम्म.
हम्म.
नाही नाही म्हणता म्हणता जुडूनही गेलं पटकन. पाहयता पाहयता किती लवकर्र हाय ना बर. म्हटलंय पाहता तर म्हटलं काय एकदा बायोडाटा खरंच ना पाहि ना आता तर बायडेट टाकलाच आहे पंधरा दिवस झाले
तेच ना पंधरा दिवस झाले असतील.
हा. आपण म्हणतो पायता पायता होतील एक वर्ष
ह घरचे तेच म्हणतात घरचे तेच म्हणतात म्हणते की अं होतेच म्हण ते आतापासून सुरुवात करा लागते.
कशाच मग लवकरच जमते मग.
मी तर म्हटलं होतं बायडेटा अं दिवाळी नंतर टाका.
हा.
चुकून मामा म पप्पाने बनवून बनवून पाहिला कोणाला तरी एकाल पाठवायचा होता त ते अमृतताईन सांगितलेलं जानलं तर बनवला तर मामाला पाठवला बव्या मामाला तर बब्या मामान काय केलं अ वाशिमचा एक हे आहे समाजाचा अध्यक्ष त्याला पाठवला त्यान ते त्याला वाटलं की यांना याच्यासाठी पाठवलं ग्रुप व टाकायसाठीच पाठवला का त्यांना दिला ग्रुप वर टाकून अनं बाप अरे त्या दिवशी पासून इतके फोन चालू हले पप्पाच्या फॉ अ फोन वर कि बस रे बस
हवं ना.
हम्म.
तसंच असते मोबाईल नंबर टाकले की झालं काय करण बाई सलोणीचाच त बायोडाट टाकला हो आता तरे रे कुठून कुठून फोन येत होते. हैदराबाद अनं इकडून तिकडून हिंदी
हो तेच
हा
सलोनीच कस चालू आहे म
सलोनीच मस्त चाललय सलोनीला काय टेन्शन नाय. हूं
चांगला आहे ना कोमल काय म्हणते कितवा महिना आहे आता?
कोमलचा चोळीचा कार्यक्रम आहे ना आता तिथ परभणीला या कार्यक्रमासोबत
ते तर म्हणे या कार्यक्रमात नाही करत म्हणे.
करणार आहेत म्हणे बाई काय ये काय ते मंग गण्या मं बोलले ना आता ये म्हणे. मी म्हटलं पाहिन बाबा अजून नक्की नाही सांगत मी.
हो ना माझ ही काही नक्की नाहीये मी नाही जात मी नाहीच म्हणणार आहे. कारण कि मग अजून सुट्ट्या घ्यावच लागणार आहे नंतर त. हम्म जात नाही मी आज एवढं काही हे नाहीये. तेच ना एक तर घरून आहे त ते सुट्ट्या देत नाहीत जास्त.
हो.
आणि तिथं कसं शांतता मम्मी म्हणते तिथं कर. तिथं काय शांत वातावरण भेटणार आहे का किती पाहुणे राहतील.
मावला
जाऊ दे म्हटलं एवढं काय अर्जंट नाहीेये.
हो हो
हम्म
काय नाय
तेच म्हटला पण जायचंही म्हटलं की खूप दूर आहे ना तेनं. बसमध्ये इतकी हालत खराब होऊन जाते. मला तर ते बसमध्ये बसावंच वाट तचं नाही उन्हाचं.
हूं आता वेगळचं ऊन हाय की असं पूर्ण दमटत वातावरण.
दमट आहे हे दमट कसं होते एकदम असा चेहरा असा वेगळाच होऊन जाते.
हा असं थकल्यासारखा
पण असा घाम घाम चिकट चिकट मुंबईला कसं वात वातावरण असते तसं आहे हे वातावरण.
हा सेम.
हम्म. तेचं
काही नाय म आता हो जाऊ ना उद्या जाऊ हं सहा वाजताच जाऊ आज जस गेलं तसं लवकर जाऊ हा म्हणजे आपण आज त आपल्याला अजून थांबून घेतला असता.
हो थांबवणार होतात
हा आपण त्यानां म्हटलं म्हणून त्यांनी सोडलं.
हा त्यानं मं त्याला माहित तरी पटलं त्या बहण्यानं जाऊदे चांगलंच झालं. हम् हम् नाही त्याला अजून माहित नसत.
हा त्याला माहितीच नसत पडलं.
हा ह ह.
त्याने असं म्हटलं त काय काम आहे तुम्हा?
हो बनी काय काम.